आत्ता झालं मग अशी दोनदा झालंच नव्ह
असे खूप कॉल होतात, मी जर आता पंधरा कॉल माझे झालेत ना तर पाच कॉल माझे असेच गेले.
दहा कॉल फक्त मी सेव्ह केलेत, म्हणजे नीट झाले लोकांशी बोलले असं होतं ते.
तुमच चेक कराल अपलोडिंग झालं नाही, असंच म्हणाल ते. हम्.
ठीक आहे एवढं काय आता आहे ऍप वरून कॉल करायचं म्हणजे किती नीट नेटवर्क इश्यू येतातच. हम्. ठीक आहे, बोल मग काय म्हणत होतीस? तर मग असे सगळं गावाकडचं वातावरण जे वातावरण म्हणजे जे विषय आहेत. ते चालू होते ना.
हा, ते चालू होत.
हा मग बोलतच आमचं गाव हो बऱ्यापैकी आमच गावोच आहे म्हणजे जो काही लोक वरे ए वि ठिकाणी टाकतात त्यानंतर त्याच्या आजू जू राहणारे लोकच तो पाऊस पडायच्या आधी जाऊन टाकत त्यामुळे काय
हा मग आता पाऊस झालाय तिकडं
नाही अजून पावसा चालूच नाही झाला
हा हा
कडे झा
हा झालं की
हम्म
तुम्हाला कार्यात म्हणजे किती पैसे भेटलेत
आता दो दोन हजार पर्यंत मला वाटत ते भेटले सगळ्यांनाच
हा
जे आधी कहाणी कहाणीचे टास्क जे होते ना तेवढेच झालेत आणि त्यानंतरचा हा टास्क आहे
हा आता लई दिवस झायला आलंच नाही तास
हा त्यामुळे खूप लोकांनी हे ऍप अनइन्स्टॉल केलं होतं डिलीट केलं होतं मी ज्या लोकांना आता हे कामासाठी कॉल करते ना तर ते लोक म्हणतायत थांबा मी आधी डाउनलोड करतो
मी पण करणार हा मी पण आणलं अनइनस्टॉल करणार होते आणि असू दे म्हणलं आणि ठेवून घेतलं
हा याला खूप आहेत अजून पुढे पुढे कार्य
हा असं सारखं येत नाहीत नाही कधी
हम्म कधी तरी येतात तर हे घर बसल्या काहीतरी काम आहे स्त्रियांसाठी म्हणजे असंच
हा ते मध होती चांगल्या कथा
हा ते येतील कदाचित परत किंवा मग त्यांचे वेगवेगळे टास्क असतील काय माहि
हा हा
तुमच्या गावाकडचं
हा खूप चांगला आहे तिथं रानमेवा ह असत तो खूप भरपूर प्रमाणात
तुमचं घर शेतातच ऐकायस
नाही आमचं गाव आहे गाव आजूबाजूला खूप घरं आहेत आणि त्यानंतर आजूबाजूला मध्ये
ह
बाजारपेठ आहे त्यानंतर न घर आहेत त्यानंतर त्याच्या आवती भोवती शेती आहे त्यानंतर तर त्याच्यावतीभवती डोंगरच
डोंगर आहे ना तिकडं
हम्म डोंगराच्या मध्ये आहे ना
हा
चालते अजून कॉल करा मग ह